हॅलो. काय म्हण तुम बहिणीला कैऱ्या नई आणून दिल्या.
अरे आणायचे होते माझ्या लक्षात नाही. मी कणी संध्याकाळी गेलो.
हा.
आता ते उद्या ते टॅक्टरवाल्याला फोन कराव लागेल. त्याला सांगू द्यायला लागेल कैऱ्या घेऊन या म्हणून. म हा लाणवती चार
हा ते पण तसेच टिकतात लोणचं त्याच कैऱ्यांच टिकत असं वरून काढलेल्या. ते खाली पडलेल्या नई टिकत. आमच मस्त झालयं लोणचं दोन्ही. दोन्ही दोन प्रकारचे केले दोन्ही चांगले झाले. खाऊन न राहिल मुरले पण, म्हणून तिला वाटलं आम ते तर मुरलय तुमचा म्हणे आम्ही टाकलच नाही आणलेच नाही भाऊजीनी.
नाही जागा आत घ्यायला. तिला म्हणलं आज कैऱ्या आणू पण नेमकं मला ते. हा ते नाशिक का ते कामचत नाही एक ठिकाणी दोन रस्त्याचे काम चाल आहेत वैतागून जातो. आता परत म्हणलं बगू ट्रॅक्टर वाल्याला फोन करू. आता उद्या तू मने आंबे आहे म त्याने आंबे आणून दिले होते. पिकलेले आंबे आणून दिले होते छोटे छटे मस्त.
आम्ही तर ते कैऱ्या काही जा लोणच टाकलत अन् काही दबल होत्या ना. त्या ठेऊन पिकून गेल्या. पिकल्या काही आंबे साखर टाकून रस करून करून खाल्ला. काही तसे कापून कापून खाल्ले.
हम्म.
ते.
मग काम होत त्याला.
हा.
मागच्या वेळेस तर भरपूर आंबे आणलेले होते. ही नाही ते भाऊजीन छोटे आंबे आवडतात म्हणे असे, रस करून रस करून असे खायला.
हम्म हम्म हम्म हम्म.
पाठवायचे का ते म्हणे त्यांना
ह हा
ह
हम्म त्याच्यामुळे ते जास्त भेटत सगळं तिकड देतात.
हम्म बरं झालं. पा घरत
हम्म आता ते आणलेले ते आता आणले का बाहेर याच्यामध्येमध्ये
हा हा
याला म्हणजे पाणी पण लागतं ना ते त्याला.
मी तेच म्हटलं पाणी बिणी लागलं तर
अज एकदा कांद्याचे काढले का मग पडते एक गोणी हा
एवढे काय करायचे एवढे काय करायचे?
मला देऊन टाकू कोणार काय करणार आहे ना
हा ते ह आनून ठेवायचे त्या आमचं काही तर हेच नव्हत लय वज झालतं आमचं त्याच्यामुळे आम्ही गप्प राहिलो नाहीेतर आम्हीच म्हटलं आणतो म्हणून पण आमचं सगळ पसर पसारा लई झालता. त्यात काही काही वस्तू विसरलो आणि तर लक्षात नव्हत.
ना ती बाटली हे विसरली
बाटल्यावीसरल्या विसरले भाजीपाला, ठेवायच विसरले, तर चालू होत ते. आनला तर् नंतर न एक ताईन मग
हा हम्म
ते आळूचे पानं, वांगे भरताची ताईने दिले होते भार भारतीने भरताचे वांगे आळू त्या बाईने टमॅटो दिली ति ती पाणी प्यायला घेऊन नाही जाते का ते तुमच्याकडून त्या बाईने टमॅटो जाडीत टमॅटो दिलते. ते शिमला दिलते
टेनल ते काय
हा ते दिलं होत.
हा मग काय ब तर राहता कोणी कोणी चालवले राह
हा मग काही म्हणे की आम का जास्त ते खाल्ले जात नाही म्हणे एवढे एकदम तिन ते झाड लाल लाल जाळ्यांमध्ये ठेवून दिलेलं होतं त्या बाईने ते पण टाकून दिलत.
हम्म नाही एवढडे खाले ज नाही वस मल्याते ते आांबट ते एवढे
मागच्या वेळेस लई टोमॅटो होते त्यावेळेस लई आणले होते. तू ज्यूस केला होता आम्ही पार ते हे करून ठेवलं होत आमच्या इथं सूप करून ठेवलं होतं. फ्रीज मध्ये हा सूप करून ठेवलं. माझ्या सासूबाईंनी म्हणे असं खाल्या जाणार नाही एवढे काही भाजीला ठेवले होते कडक कडक जे नरम नरम झाले होते लाल लाल पिकलेले जास्त मग त्याच त्यांनी उकडवले ते गरम पाण्यात उकडवले साल काढले मिक्सरला वाटले गाळून घेतलं त्यात काळे मिरे काळ पावडर हे ते काळ्या मिठात पावडर जिरं तेे टाकून सुूप करून थंड करून फ्रीज मध्ये ठेवलं होत. रोज जेवतांना वाटेत घेऊन प्यायचे ते तुमच्याकडे वेळ पण पाहिजे खाणारे पण पाहिजे ज्याच्या त्याच्या आवडीने खातात ना आता एक तर तुम्हाला हा तुम्हाला टमाट तर केलेले जेवण
नाही मी नाही खाते टमाटे मला नाही आवडत त्याच्यामुळे मी ते टमाटे खात नाही.
ते एक हे कशे खातात. हे पण नाही खात टोमॅटो चिरलेलं वगैरे असं ते कशे खातात एकदम बारीक वाटून टाकल तर खातात ते बारीक वाटलेलं मसाल्यात वगैरे असलं ना प्युरी केलेली ग्रेवीची तर खातात तसं नाही खाती हे पण चटणी बिटणी
नाही मी पण नाही खात मला क ना मला पित्ताचा त्याचा त्रास व्हायचा ना त्याच्यामुळे मग ते
हा ताई तेच म्हणे त्यांना पित्ताचा त्रास व्हायचा म्हणून खातच नाही.
पहिले डॉक्टर इलाज केले केलं ते केलं काही फरकच नाही पडायच तर
आमच्या दिदीला तसच होतं आमच्या दिदीचं आता माहि च नाही पडलं कशा मुळ होतं अधून मधून तिला तसच होत वर्षातून एकदा तरी होतच तिला
हम्म आ आता काय आता तिकडे गरमी बी जास्त राहायची. हे तिकड अस राहायचा आणि ते कशामुळे व्हायचं तेच कळायचं. काही खाण्यामध्ये यायचं का ते म्हणतात डॉक्टर म्हण गवतामुळे अलर्जी होते अरे म्हटलं गवतामध्ये कडी जाणार रे माणते आपता
हा आमच्या दिदीलाही तेच म्हणायचं झाडाची गवताची नाही तर मग तुम्ही लक्षात ठेवा म्हणायचे तुम्ही बारीकईन लक्ष द्या कि कशाने होती कशाने
त्याच्यामुळेण बारीक दिवजण ते अ ॉटरणन इजेशनच्याको तर सर्व केल्या केल्याच मग कार मग त्याच्यानंतर मग काही झालं नाही मग त्याच्यानंतर मी सर्व नॉन व्हेज बी खायच बंद करून दिलं तर माझ पण त मासे तर खातच नाही म्हणा कारण की काय होतं का माशनी पण ते रिटर्न येत ते ते त्याच्यानंतर गवारच्या शेंगा नाही वांगे नाही त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगा नाही त्याच्यामुळे मग परत येतं की उघरत
हम आणि ते का आपल्या भागात नाही भेटत का भाऊजी ते हुळडा हुळडा म्हणतात प ते बाजरीच कशाचं असतं ते
भेटत ना आपल्या नाशिक ला
भेटत का ते असं कवळं कवळं असत ते कोणत्या कोणत्या तरी हा होरडा कोणत्या तरी सीझन सीजन मध्य हा का आमच्या इकडच्या भागात आहे पण आमच्या तकड ते एक एकर एक एकर जागा आहे मत एक एकर जमिनीमध्ये पिंपळाचं झाड आहे तेवढं मोठं एक एकर जमिनीत कोळ आहे ते तेवढं मोठं झाड आहे तिथं लोक जाऊन खातात त्या पिंपळगाव मध्ये ल भटतात पिंपळगावच ना
पेमगिरी पेमगिरी पेमगिरी मध्ये पेमगिरी म्हणून गाव आहे ना इथं पाच कि सहा किलोमीटर काही तरी हाय वाटतं तर तिथं हाय ते तिथं भेटतात लोक लय जात आमच्याकडे आता पाऊस वीऊस पडला मला वाटतं त्याच्या वेळेस येते येत वाटतं ते.
हम हम्म नाही आमच्या इकडे ते आ आपला मेन रोड ला नाही काय तिथं गाडीवर कपकेक गाडी वर येतो विकयला
हा हा का?
हा.
नाही आमच्या इकडं नाही भेटत गावात नाही भेटत नाशिक इकडं पिमगिरी म्हणून गाव आहे तिकडच भेटतं ते इथं नाही पाहिलं कुठं.
नयत नाशिकला भेटतो गाडीवरचं विकायला आम्ही जातो ना पाहतो तिथे.
पो त प ज्याला माहितीय तर हम्म ते ते भेटत आमच्या इ ते भाजलेले ते भेटतात.
नॅचरल आपल्या इथूनं भेटतात ते परफे चे पण भेटतात. गोड लागतात ना ते हम्म तेच्या ज वडा पण भेटतो भरपूर सगळच भेटत
हम्म, जे खातात नेहमी ज्यांना माहिती आहे ते बरोबर खातात जे नी खाते नाही वावा खा माहिती राहत ना
हम्म.
किती भेटलं आणखी काय म्हणता बाकी? तुमच्याकडे बरं होतो बा आम्ही अंगारी आंबा आ
शाळा चालू झाली का .
शाळा चालू झाल्या आठ दिवस झालेत.
म आता
हा सोमवार सोमवार आठ दिवस आता उद्या तीच नाटक चालू आहे तिचं उद्या सकाळची शाळा आहे ना तो उद्या शिकवणार नाही म्हण त ते कवायत मध्ये ज्यांनी भाग घेतलेले आहे त्या लो पोरांनी योगात काय योगामध्ये कि कशात? तर ते लोकच करनं घेणार म्हणे ते लोक त्यांनलाच बोलवलं म्हणे त्याच पोरांना बोलवलंय म्हण
आम्हाला बोलवलं एक तासासाठी योगा करायला चटई पाहिजे आमुक पाहिजे व्हाईट कपडे काळी पॅन्ट पाहिजे.
हा, हा, हा मग हिला पण तेच सांगितलं म्हणे व्हाईट कलरचे कपडे घालून या योगे चट टई घेऊन या तुमची तुमची हे आणा ते आणा असं सांगितलं म्हणे मम्मी तर मी काही जात नाही मी काही भाग घेतला नाही तर मी काय जात नाही म्हणे मग
त म्हण तलांत मलं नाही आले दोन हजार रुपये तुम्हाला फाईन्ड येणार
कशाचे दोन हजार
शाळेत न योगा योगा डेला
हो का नाही आमच्या इथं फेगी मी सांगितले काय असे पैसे कैसे नाही सांगितले ती म्हणत होती हा का ना नाही आमच्या डे नाही तसं काही म्हटली ती फक् त यायला सांगतल आणि नाही आले नाही आले ले पमन म्हणजे कंपल्सरी ज्यांनी घेतला त्यानला कंपलसरी यायलाच सांगितलं म्हणे मी तिच्या पप्पाला तेच म्हटलं शाळा चालू झाल्या पहिलाच शनिवार आहेत शनिवारी जातच नाही सहसा शनिवारी नाटकच करती ती तर तिला म्हटलं मी जा हॅलो
ऐक दर्शनचा वर हेच्याच्यावर कोणता नंबर आहे दर्शनचा
त्यांच्याच हेच्यावर फोन चालू आहे
त्यांच्याच हे्च्यावर फोन चालू हा तर तुझा नंबर आहे एट डबल नाईन ट्रिपल नाईन
नाही हा माझा आहे का माझा याच्यावर चालू आहे का हा माझच माझ त्यांचा तो अठ्ठ्याण्णववाला चालू आहे पण त्यांचा तेत्याऐंशी वाला टाक
मग त्र्यांशीवाला टाकू ना
हो चालेल
हा
तू लावत त्यांनी